हॅलो हा आवाज येवून रायला काय नाय व चालूत आता द वरंन पा आहे द भात टाकला आता डाळ टाकतो मग मिीटिंगले जातो मिीटिंगला जाव लागते ना
हा म्हणून कोरुन राहिलं लवकर तसं स्वपाक लवकर करता का तूम्ही
मी मिीटिंगला जायचं असल की नी तर करतो लवकर
आणि मंगळवारी बणा मी तू गेल्यावरच जेवण केलं तू या पर्ण झाल्यावरच
नाही मगेे जेवाल गलती कीलींगे म्हा
हा
म्हणून मग या्यायच्यासाठी लवकर करून देईल त्या पोळ्या भाजी करायचं कामच नव्हतं मग गरम गरम होत तर मग जेवण करून घेत
हा आवाज
झाले झाले का काम
काम चाल भांडे राहिले भांडे काढून खुले घाशाले सगळंच झालं मग हा चाहाचेज राहिले कपडे किपडे धुयातच तर किती टाइम जाते डबल डबल डबल डबल लेकरे शाळेचे कपडे धुवा दुपारी आंघोळ करतात ते धुवा
हम्म
अर्धा टाईम त्या कपडेेतच जाते. मी आता कपडे धुवून घेतले पहिले. म ते वायताच
हम्म.
मंगाशी अ कपडे धुतले आणि शितोडे आले. नाही म्हटलं आता पाही कपडे धुतल्या पण इथले काय पाणीच यते काय आता?
हम्म. आलं नाही ना पण. थोडसच आल. काहीच नाही आलं दिखावा केला फक्त त्या पाण्यान
हाय की नही बद्दलच नव्हती नव्हती काहीतरी ढीकढाग होता तो आला
हम्म.
मीसत विचार करू म्हटलं इतकहून त पुरायलं बाय नाही काही नाही हे पाणीच कसं येऊन राहिलं काय माहित.
चाल डिढाग होता तो फक्त. अश्विनी के अश्विनी केलता नवे फोन? हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हम्म. हॅलो.